ह नमस्कार
नमस्कार मॅडम बोला
मला असं वाटतं नमस्कार म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणायला हवं
हो चालेल ना मॅडम हम्म रामकृष्ण हरी
मग मी असं का बोलली असेल काही अंदाज बांधला असेल का तुम्ही
मग रामकृष्ण हरी बोलल्यानंतर मग त्याच्यामध्ये हरी येतोय ना नावात राम पण येते कृष्ण म्हण हरी येते हरी येते म्हण
ह हा, हा हो म्हणजे आता पांडुरंगाची आठवण होण्याचं कारण असं की सध्या आता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारी किंवा संस्कृतीचा वारसा लाभलेली अशी आपली आषाढी वारी येते
बरोबर आहे
च्या निमित्ताने मला म्हणजे वारी आठवली म्हणून रामकृष्ण आरी
हा हॅलो येतो का आवाज
हॅलो
हा बोला
हा. म्हणजे मला ते आठवल्यामुळे मी असं रामकृष्ण हरि अ उच्चाराचा हे घेतला, बाकी काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल?
मला असं वाट त्या वारीला आज जुलै महिन्याच्या पंचवीस ला वारीये ना? म्हणजे आजपासून जवळ जवळ एक महिना आहे वारीला. वारी विषयी बोलायचं तर आषाढी एखाद्याशी बोलण म्हणजे एक अ प ज्या एखकादशी ज्या दोन असतात मेन. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अ. तुम्हाला जास्त माहिती असेल. त ती जी वारी निघते. त त्या वारीला जास्त त महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी. आणि मग आमच्या इकडून तर भर पूर लोकं अशीच हॅलो.
हम्म बोला ना.
अ हा म्हणजे चालत जातात. आणि तिकडे पंढरपूरला सगळी एक त्र येतात. म्हणजे बघा देहूवरून पण देहूवरून जी वारी निघते? ती तुकारामांची निघते. संत तुकारामांचे निघते. आळंदीवररून निघते ती संत ज्ञानेश्वरांची निघते. माउलींची निघते. त्याच्यानंतर पैठण वरून निघते ती माल वाटते एक एकनाथ महाराजांची निघते.
हो संत एकनाथ महाराज. हम्म. संत महाराजांबद्दल. हॅलो हम्म. स आपण जसं बोलतो. हा जसं बोलतो. मा संत ज्ञानेश्वर महाराज. संत तुकाराम महाराज. तर बघा ना. हे संत झाले ती गोष्ट तर आहेच. त्याबद्दल काही वेगळं हेच नाही. पण त्याही पुढे जाऊन त्यांना. जस संत अ तुकाराम महाराज आहे. यांना आपण आधी बोलताना काय म्हणतो? जगदगुरु. ज्यांना जगद्गुरुची पदवी दिलेली आहे. असे ते संत देहूचे निवृत्त संत देहूचे तुकारम महाराज. आणि एका स्त्रीला, आपण माऊली किंवा आई संबोधो तो. हा बरोबर. तसच तसच एका पुरुषाला मी तर म्हणते असा हा एकच पुरुष अशेल असेल. जगात म्हणजे पृथ्वीवर. की ज्यांना माऊली संबोधले गेलं. ते आपले
संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज. माऊली. अजून त्याच्यानंतर. तिथून ना त्र्यबेके वरून एक वारी निघते बघा. म्हणजे आपण एकादशी आषाढी एकादशीचा विषय बोलतोय. तर त्र्यंबकेश्वरून जी वारी निघते. ती मला अस वाट निवृत्ती महाराजांची.
हो बरोबर.
त्या सगळ्या निघून ज्या एकत्रित येतात. त्या पंढरपूरला येतात. अजून एक मला अस वाटतेे. कुठून एक वारी येते. मध्य प्रदेश कुठून एक संत कबीरांची येते. कबीरांची पण वारी जी येते.
आणि मुक्ताई नगर मधन मुक्ताबाईंची पण नी
मुक्ताईचे वारी येते. अशा सगळ वाऱ्या ज्या एकत्र म्हणजे आधी निघून आणि तिथले जे भाविक जन आहेत ती सगळी सोबत येऊन ती एकत्र कुठ येतात पंढरपूरला येतात.
हो हो पंढरपूर हे महाराष्ट्राच आध्यात्मिक केंद्रच मानलं जातं.
बंद हा आणि मग तिथे ते इंद्राणी नदी च्या इथे स्नान वगैरे करून नंतर मग ते वारी ची काय पूजा वगैरे असल ऍक्च्युली मी कधी आजपर्यंत वाारीला गेलेली नाहीय ओ. म्हणजे आमच्याकडे कस शाळेतच ते प्रो - कार्यक्रम असतात आषाढी एका
हो हो हो.
आपली म्हणजे विठोबा रखुमाई असतात मग ते पुढ नामाचा गजर किंवा म भाविक ते लेझीम त अशी एक प्रकारची ती शाळांच्या तू सगळ्या शाळांच्याच असू दे किंवा कुठले आमचे एका संस्था असू दे म अजुन एखाद्या गावच असुदे अशा त्या दिवशी कंटिन्यू त्यात दिवसभर वाऱ्यात सगळ्या मंदिरांना फिरत फिरत गजर करत वगैरे जात असत. आणि मग त्याच्या
खर तर खर तर एक सांगू का आषाढी वारी ही ही वारी नाही ही केवळ पंढरपूरकडे जाणारी वारी नाही तर ही माणसाच्या अंतर अंतःकरणा कडे जाणारी वाटय वारी माणसाला काय शिक शिकवते शरीराला चालायला शिकवते आणि मनाला नम्र बनवते. आणि आत्म्याला भक् -क्तीचा मार्ग दाखवते वारी मध्ये आपण नम्रपणा शिकतो. वारीमध्ये सेवा भाव शिकतो वारी फक्त वारी मध्ये मिळ फक्त काय ओ काहीच नाही मिळतं वारी मध्ये आपण बी भेटायला जा - - आणि वारी म वारी वारी काय सांगतेय वारीचा संदेशच असा आहे.
वारकरी संप्रदा हम्
आषाढी एकादशी म्हणजे कशी आता आमच्याकड तर आता न म ओ अ
हम्म हम् बोला बोला बोला.
आमच्याकडे कसं आहे म्हणून म्हणत की महत्त्व कसंय की एक सांस्कृतिक पारंपरिक आषाढी एकादशी पहिल्यापासून साजर करत पण हीच वार कऱ्यांची जी वारी असत म्हणजे मेन ते आषाढी एकादशी म्हणजे अंतकरणाची शुद्धीकरण. अंतकरणापासून अंत पण आपण त्या मा पंढरपूरच्या ज्या विठोबाला देवताला आपण मानतो देवाच्या कडे जातो. ते तो जो त्यांचा भाव असतो किंवा ते खाण्याला वगैरे त्यांच ते महत्त्व नसतं उपवासाला नसतं. पूजापाठ वगैरे ते करून तो जातात ती आषाढी एका दशी म्हणजे तिकडच्या भाविक वारकरी ती वारी वेगळी असते. आणि इथे जी वारी वगैरे काढतात आणि हे करतात ते नायगाणं आपले - - राऊंड मारून आलं की ते वेगळं असत परत
नाही आपली जी वारी आहे त्या वारीची शिकवणाच अशी आहे म्हणजे त्या वारीचा संदेशच असाय की माणसांवर प्रेम करा गरजूंना मदत करा आणि आपण जो युगो म्हण तो अहंकार तो सोडा चांगले विचार अंगी करा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा वारीचे हे मुख्य अ -गुण ए असं म्हणाला हरकत नाय आणि वारीतून जीवनाला मिळणार मूल्य अशे आय. म्हणजे वारीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं आता नम्रता संयम, प्रेम, सेवा, सहकार्य, स ता, शिस्त आणि त्याग ही मूल्य जीवनाला यशस्वी बनवतात. आणि तीच मूल्य आपल्याला जी वारीतून मिळतात बघा किती सुंदर ए.
अनुभवा म्हणजे असं वाटत की एकदा तरी वारी अनुभावी. पण मला तर म्हणजे खरं नाय अजून योग नाय आलाय मला हा.
थलाच्या ग्रुप
तर ते चालत जातात आणि खरं सांगायचं की तेवढी कॅपसिटी नाहीये. कि तेवढा वेळ पण नसतो आणि ते चालत आठ आठ दिवस आधी निघतात आमच्या इकडून. अ- आठ दिवस दहा दिवस
चालत जातात ना पण त्याच्यामध्ये आता माझा माझा एक मित्र असतो तो गेले पंधरा वीस म्हणजे कंटिन्यू जात असतो म्हणतो मला नेहमी म्हणत की तू हे एकदा बघ अनुभवून कसं वाटतं ते आपण जे चालतो. तो पूर्ण थकवा निघून जातो आपल्याला कुठेच वाटत नाहीये. की हा चालत जायल. इव्हन माझी सहकारी रात्री आम्ही नाईटला होतो तर ती म्हणते नाय मॅडम मी आता विचार करते पुढल्या महिन्यात दोन चार दिवस तरी का? काय नाय मला वारीला जायचंय. म्हटलं का ग बाई म तेत चालत जायला आठ दहा दिवस नाहीये की मी बस जाईन मी आणि निदान दोन दिवस तरी त्यांना जॉईन होईन म्हणजे. हा म म्हणाले असं चालतं का? हम् म्हणाले नाय तेवढंच पुण्य आणि तेवढंच
गोष्ट हा संतांनी आपल्याला बघा ना पर्यावरणाच सुद्धा की ती छान अभंगातून स हे दिलेलं हाय शिकव. दिलेली ए संत तुकाराम महाराज इतका छान अभंग आय वृक्षवल्ले आम्हा सोयरे. या अभंगातून संत हा या भंगातून संतानी आपल्याला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. बरोबर ए की नाय म्हणजे संतांनी फक्त जीवनच नाय तर निसर्गाशी सुद्धा आपलं किती भावनिकतेने किंवा आत्मीयतेने नातं आहे हे सुद्धा त्यांनी त्यातून शिकवलेलं ए आपल्याला.
हो प्राणी मात्रांवर दया करा म्हणून बघा त्या एकनाथांनी जे रेडकं वाळूत पडलेलं होत की त्याला ती अगं आणून पाजली.
हो बरोबर.
म्हणजे त्यांनी पण काय हा की तुम्ही त्यांनी काय संदेश दिला की प्राणी मात्रांवर पण दया करा. पण आपण जे आहेत म्हणजे संतांच जे मूळ आहे त्यांनी जी शिकवण दिली महाराष्ट्र बोललं म्हणजे संतांचीच भूमी म्हणून आहे. तर ते कुठेतरी लोप पावते आणि त्यांची शिकवना ते आपण विसर तो. आणि काही लोक अशे आहेत की बाहेरून येऊन ती आपल्या महाराष्ट्राचा संतांच्या भूमीचा ती अभ्यास करायसा
हो बरोबर आहे ना आणि मग उम हम हम
ण कर दुर्दैव आपलं कि ते आपल्याकडे असून पण आपण त्याला तेवढं महत्त्व देत नाही.
हो बघा ना लाखो लाखो लाखो लोक असतात वार क वारीमध्ये. पण किती बघा इतकं आ शिस्त शिस्त इतकी आश्चर्यकारक दिसून येते ना वेळेचं पालन स्वच्छता सहकार्य, परस्पर आदर आणि सेवाभाव. हा वारीमध्ये इतका सुंदर श शिस्त शिकवते वारी. तर बस कधी आणि माणसा माणसात भिंती उभी करण्याऐवजी प्रेमाचे फूल बांधण्याचे कार्य वारी - -
हम्म. बरोबर आहे.
त म्हणजे हा वारकरी संप्रदाय प्रेमाचं पूल बांधतो माणसा माणसांमध्ये आज जो जात ती जाती भा भाव असेल किंवा धर्म असेल
ते वारी जो करतो आणि अनुभवतो आता मी कसं वाचून आणि बघून आहे.
हो हो.
पण जर तुम्ही ते प्रत्यक्ष अनुभवलं असल तर तुम्ही जे बोलता ते खरोखर वारीतून शिस्त मिळते किंवा कसं वागायच प्रेमाने वागायचं काय हे सगळं मिळते. तर ते मला अनुभवायल नाही मिळालं. हम्म. हम्म. हॅलो! हॅलो!
तो आपली वाटच बघतय ओ काय वेळ नाही मिळतय. हॅलो! हा. हा. ठीकाय मग बोलूयात नंतर
हॅलो!